झाला का? हा बोला बोला.
काय चालूयं?
काही नाही आता कामच सुरू हात, कुंकावर जाव लागते आज.
होव काय? कोणा गावलय कुंकु? हॅलो हाव का? स्वयंपाक वैगेरे झाला?
हा हा स्वयंपाक वगैरे सगळं झालं, पोट्ट्याची जेवण झाली. आता म्हटलं अर तसंच निघालाग ते, झालं काय तुमच पूर्ण कॉल? किती कॉल झाले?
माझी पूर्ण होत आली आता एखादा कॉल राहिला असेल.
हो काय? रात्री तर सगळ्या बाया ऑनलाईन होत्या ओ लवकर झालं.
तर मी म्हटलं आता दहाच्या पुढे बाई कोणी कॉन्टॅक्ट करते नाही करत. मी दहा
नाही बंद. हम्म म्हणजे बारा वाजेपर्यंत बाया ऑनलाईन होत्या काही काही काही काही बंद झालत. बरोबर आहे तुमचंही.
तर रात्री रात्रीन असं वाटतं की कसंय कोणाला कॉल कसा करावा रात्रन
हो हो. कोणी उचलते, नाही उचलत. चांगलं नाही वाटत. माणसं गल्ला कर. बरोबर आहे. सीमा ताईले तुला आलं सीमाताईने उचललं नाही फोन.
हा. म्हणून मग दहा वाजताच मी ठेवून दिला.
हो काय. म्हणजे हा मेसेज किती वाजता आला तुम्हासनी?
मला काल साडे अकरा वाजता आला. हा चालू झाला. म्हणून मग मी दहा वाजे
अ लागेन काय, काय, बायले तर म्हणजे म्हणजे मला साठी सकाळीच आला.
हा सकाळीच आला ना.
हा दहा अकरा वाजेपर्यंत मला सीमाबाईने कॉल केला होता. म्हणत की, कार्या ॲप सुरू झालं म्हणून.
हा हो का.
हा आता म्हटलं, पाही तो मग. पाहिलं तर मग कायचं काल कामातच दिवस गेल. हा मंगळारी संध्याकाळी सात तर असं उघडलं तर मग सगळ बाय ऑनलाईन वरती हाय. लय जणीला कॉल केलं मग काय आता अर्थ्या, एक तासात तर झालं ते.
हा अर्धा एक तासातच झाल. नाही कोणाची कॉल लागत नाही. कोणी हजर
हा कोणाची लागतात. कोणाची नाही लागतात. कोणाचा आवाज नाही ऐकु येत. आणि मग तो कॉल होऊन जाईल पुरी. ह कॉल झालता तो म्हणजे, ते मी म्हणजे शून्य सेकंद दाखवत जात्यात ते पण कॉल व्हायला होता तो.
हाव.
हा ह काय माहिती भेटली मग, कार्या ॲप मधून?
कार्या ॲप मधून चांगली माहिती भेटली.
हा चांगली माहिती भेटली बाई. बाया सांग कॉन्टॅक्ट झाला.
हा काही ओळखी झाले.
काही ओळखी झाल्या. बरोबर आहे. तस तरी एकामेकिन काही कॉल करून बोलू नाही आपूण पण या
आणि तसही आपण ग्रुप हा आणि तसही ग्रुपवर असल्यावर आपण आपण कोणाने मेसेज नाही करत. काही नाही. आपण आपल्या आपल्या याच्यात राहतो ना बिझी.
हा आपण आपलेच ऐकत राहतो. बरोबर. हम्. काही गोष्टी शेअर करणं झाल्या. काही बोलण झालं.
हा झालं तुमचे उन्हाळ्याचे काम वगैरे झाल?
हो उन्हाळ्याचे काम काही झाले. काही राहिले. पाणीच सुटून नाही राहील काल पासून.
हाव आभाडी येऊन राहिलं. कुठल्या गावाच्या तुम्ही सावंदळ्याचेच हाय काय.
आम्ही सौंदळ्याचे का तुम्ही?
हा मी सौंदड्याचे आहोत.
हा आम्ही सौंदड्याचेच आहोत. इकडे राहता मी, ब खिर शिवाजी महाराजाचा पुतळा आहे कणी,
हा हा हा.
हम. अख्खी सौंधळ्याचीच आहे.
हा आम्ही पहि शिवाजी महाराजच्या पुतळ्याच्या इकडेच राहणार.
हा हा आम्ही इकडे शेजारी शेजारीच अहो आपण. हो. ह्यांच्यावर असल्या ग्रुप वर आता त्या... तसं फोन नाही लावता, आता बरंच आहे, निघालं तर कसं बोलणं व्हतं ते.
हा, हो बोलणं होते.
पान मग झालीस तीन तर आणखीन एक धरुन कॉल याच्यावर केले चालता?
हा, हा, सांगते ना, पाहिते मी मग हा
ठेवतो मग
हा
पाहि ना हं आता